हॅलो
बोल
काय करतीये
काही नाही आत्ताच काम आवरून बसली.
हो का
तुसं काय चालू ये.
काही नाही.
झालं जेवण वगैरे.
नाही ग करायचंय अजून.
टिफिन् नेला काय?
आलेला आहे ना पण आता काय टरबूज खाल्लं मग करू नंतर.
काव का?
हू तुझं
माझं जेवण झालं.
जेवण झालं.
हम्म
कितीक खाल्ल.
अर्धी भाकर खाल्ली.
एवढी कमी.
हम् मी पण टरबूज खाल्लं जेवणाच्या आधी मग कुठं भुक राहिली एवढी. टरबूज खाल्ल नुसतच पोट फुलं होऊन जातं.
हा तस जर त्यात पाणी राहतं ना त्याच्यात जास्त म्हणून.
हम्म त्याच्यामुळच कसा चालू ये अभ्यास.
काय अभ्यास म्हणे असंच इकडेच फोन. पाहता पाहता दिवस निघून जातो. कॉलेज काही फोन काही ना
आमचे पण पेपर चालू येतं तर पण नाव सुटत नाही. नसत उठल काय ते स्क्रोल करत काम चालू राहत माझं.
पेपर चालू ये.
हा ना ग आमची फर्स्ट सेशनल चालू ये हे बघ. लेक्चरला एक दिवस पण गेलो नाही.
हम्म
अन् डायरेक्ट पेपर.
हा ना लेक्चर काय चालू होतात हम्म
आणि त्याच्यात की आम्हाला अ मास्तरन क्वेशचन बी दिले नाही डायरेक्ट सांगून दिलं दोन युनिट. कसेे करा अन् कसे राहा.
बर वो
दहा दहा वीस वीस मार्क पडत्यात की काय माहित. खूप मोठा राहतो ना ग.
तेच ना मग
फर्स्ट सेशनला तीन युनिट राहत्यात पण मग त्यांना कहीशी एक पण लेक्चर घेतलेले नाही दोन समजा दोन युनिट दिले मग.
हा दोन दिले पण मग ते दोन पण भरपूर मोठे असल ना दोन मध्ये काय काय अभ्यास करणार ये.
तेच ना आणि इन मीन क्वेशन येतात दोन मार्कचे पाच पाच मार्कचे दोन आणि दहा मार्कच एक. एवढ्या साठी दोन वीट करत बसायचे.
आमच्या पूर्ण सिलेबस व तेवढेच क्वेशन झाल्या.
हम्म काही काही द्या ते पण जे जास्त आडावं ह का
हम
ते जरा आमच्या मागे शेनी सारखे ला गेलती देत नाही ना
बराबर
दोन चार नमुने अशे
पण काय बरं काय शेवटच वर्ष वरच्या वर्षी शनिवार म काय आलं ते करावं त्यांनी मी
तेच ना गं देऊ दे बर लेक्चर झाले नाहीत एवढ वेस द्या म्हटलं होतं समद लेक्चर जाणार मग काय वाटत नाही मानसाला थोडंफार तर ते म्हनले आम्ही लेक्चर घेत होतो पण तुम्हीच घेतल होत असं झालं तस झालं काही नाही का अग गेलेत ते आमचे तीन लेक्चर राहते ना एक लेक्चर घेते आणि जा घरी झालं
हा म्हणजे जायला आणि यायला तरी परवडत का
मग एक तर ऊन्हा तानाच आण बारा वाजता परत घरी यावं लागतं
मग
लाईटबील तेच ना
असे तात्या भाऊ काय काय नमुने कॉलेजचे
एक एक सोडून दोन चार लई तुरळच चांगले भेटत्या तुरळत
हम हा आमचे बी आता टाइमटेबल आला लेक्चर तर काही व्हायल नाही आणि फायनल पेपरचा टाइम टेबल आला हम्म मग काय जास्तच घरी फायनल झाल्यावर
हम घरी मग मज्जाच मज
हम, गुड्डीच घेऊन जात जय मग आतनूरच्या कॉलेजला
हाऊ का? गुड्डी गुड्डी एक दिवस येईन आणि दुसऱ्या दिवशी म्हणल बाई जाव दे तू हहह
तुमच्या कॉलेज मध्ये येऊन देताय का?
नाही काय म्हणजे असं फंक्शन वगैरे असल्यावर काही वाटत नाही पण मग असतं कुठं
असं काय म्हणत नाही तरी कुठे येणार आहे
समजा काही कार्यक्रम असला आणि मग जात ट्रेन घेऊन बर वाटत नाही असतीत
डेस वगैरे होत का तुमच्या कॉलेजला
अ
ते बी बोर व्हायचं काय आहे डेज होता काय म्हणलं तुमच्या कॉलेजला
होतेय कधी कधी होत तर होत ही नाही
बरं
आमच्या कॉलेज डेज वगैरे नाही होत फक्त फक्त हे एकादया वेळेस आपल आता गणपती उत्सव असला नवरात्री असली तर ते सेलिब्रेट होत नाही तर ते बी काही नाही कोणा मनावर घेतल तर घेतल
कुठ दिसत आता गुडडे ते
झाले का न बापरे चार वाजल
आ.
आगं आपणच कॉलवर बोललाय किती टाइम फास्ट जातो. याच्यावर कॉल काय मिनटं बी होत नाही लवकर.
तसच होत ग मुनी.
हा ना.
जिथे अपेक्षा राहतील लवकर कटायची तिथ कटत नाही. जिथ अपेक्षा नाही राहत नाही तिथ लवकर कटून जातं.
तीच लवकर कटतो. नियतीचा खेळ येतो तला.
बरोबर. नियती लई वाईट हो.
मग काय. मंग का आता कॉल झाल्या घरीच चेक काय.
हम्म.
ह घरी पण काय बी उन्हांचं एवढा बोर होत. बास. कुठं फिरायला गेला. तरी बी बोर होत. घरी बसला तरी बोर होत. कॉलेजला गेला तरी पण तेच.
तूह जर झालं. आम्हाला कुठ फिरायला जाऊन देत नाही. नेलं भी ते एकाच दिवशी नेत्या. उन्हा तान्हाच नेत्या. उन्हा तान्हाच घेऊन येत्या. बाकीचाच काही विषयच नाही राहत. कुठ कॉलेजात जायचं नाही आणि राहायचं नाही. आपल्या आपल्या घरी तर पडायचं.
हा बाई तुमच्यात आवड ही आहे ना.
हम्म.
अच्छा. नंतर पोर झाल की. बोट झालं तू समजा. असल तर गुड्डीकडे जाऊन बसेन. अस.
मला आत बसायला बी कोण नाही ना ग तिथं.
तुझ्या फ्रेंड्स नाही का तू मळ्यात राहते का आमच्यासारखेच.
मळत्याच राहतो आम्ही पण. माझं जवळपासच कोणी फ्रेंड्सच नव्हतं सगळ्या लांबच्या होत्या.
म्हणजे माझ्या घराकड नाही राहत. कोणी एकच राहती पण ती पण लांब राहते. मग तिकड जायचं काही विषयच नाही.
तसंच होतं मळ्यात असल्यावर.
मग लईच बोर झालात मग वैणी त्यांच्याकडें तेवढंच ऑप्शन राहत फक्त. त्याच्यात बी त्यांचे कामं चालू असले तर मग काय जाऊन बसावा अस होत.
हा तसंच होतं मग ते आपण जाऊन बसाव. त्याच चालू राहत काम.
हम्.
अस होऊन जात.
मग काय मी इकडच घरीच ही इकडल्या खोलीत झोपल. तिकडल्या खोलीत झोपल. खायलाच पाहिजे. तितल्या किचन मध्ये
काम असल मग एक वेळ ते तरी काही वाटत नाही दिवस निघून जातो. हम्म. घरी म्हणलं मग लई बोर होत. काय कराव, काही नाही अस होत.
हो. घरी असलं रे अभ्यास भी करावा वाटत नाही. सारखं फोन बघायला लागला वर एवढं ते फोन बघून बघून पण कंटाळून जातो माणूस.
ना गय हे दिवस तर झालेय पण उन्हाळात दिवसातच इतका आळस पडत राहतो. काहीच कराव वाटत नाही डायरेक्ट नेमकं असं म्हणजे फोन पाहिला मनापासून इच्छा होत नाही झोप बी एकदा जर झोपलं तर आळशी वानीच संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुधरत नाही आणि नाही नाही झोपलं ते पण हे बी अस होतं उन्हाच भलतं बोर होतं काय करावं अस होत.
असंच होतं ह्या दिवसात खरच लई असा आळसच पडून जातो गं.
आळशी दिवस राहतोय मोठा दिवस राहतो ना गं जास्त. अन ऊन पण लई राहतं मग बाहेर बी निघू नाही वाटतं.
ह्या दिवसात कुठं जा पण बोअर च होतं.
हम्म कुठं पण गेलत बोअर च होत.
हम्म एक तर उन्हाच फिरायला जायचं पॉसिबलच नाही.
हां संध्याकाळच्या वेळेसच फिरायला भारी वाट
हाव आणि गावाकडें असलं म्हणाल्यावर संध्याकाळी कोणी बाहेर निघून देत नाही.
हां सध्याकाळी कायचं बो तुमचं इकडे जर जास्तच भा बिबट्याच हेन आमचा तरी आम्ही बाहेर बसल राहतो दहा अकरा वाजे पर्यंत काही वाटत नाही.
हां ना गं आमच लई काल मी दस एकात आता गुड्डी ला कॉल केले होते ना गुड्डी चे कॉल चालू होते मग घरामध्ये रेंज राहत नाही. तर बाहेर बास टाकली मग असच चटई टाकली बाजीवर अन मग झोपलेय बापण बिबट्या येईना जाई ना म्हणे तुला घेऊन घरात तर म्हणे.
बर बो.
म्हणलं काही नाही होतं म्हणलं तरी वाट्यावरच बरं का गं.
पाहिला. ते नाही. चार्जिंग नाही, चार्जिंग लाविले का? नाही लावायच. नऊ झालं वाटतं मोने!
हां आठ आठ त्रेपन चोपन
आठ त्रेपन्न किती दोन मिनिटं काढायचं आहे का अजून आपल्याला? अजून चार पाऊले पन्नास ते चाळीस मिनिट, बाई
इकडे दे.
हां गुड्डी चार लोके ना चार लोकेल के फोन लावायचं. मी काय करू? नुसतं चालू ठेवला चालत नाही का गं मोने?
काय माहित बाई, मला तर काय माहित बी नाहीये.
गुड्डी म्हणती कट होऊन जातो.
काय माहित बाई मी तर ते काय काय काही काही कॉल माझे जास्त असेच सबमिट झाले एकतर काही रेंज नसल्यावर कट होऊन जात्या त्याला लगेच रेटिंग येऊन जाती. मग ते रिटर्न येत पण नाही.
बराबर.
लगेच पुढे जात ते.
अवघडच आहे बाबा हे. हां पैसे येईन का पण मोने एवढं करून?
काय माहीत बाई त्याचाच अंदाज नाही पहिल्या तर येईलय पहिल्याचं काही एवढं हे नव्हतं पण आताच काय माहीत. आत्ताच्याला रुल जरा जास्तच आहे.
बरं बो अजून काय काय करावं लागेल नुसतं कॉलिंग का अजून काही?
नाही एवढंच आहे ते बंद होणारे आज रात्री बारा वाजता.
हां का? मग पैसे पडल का नाही? आपलं बोलणं ऐकतं असेल का गं ते, बरं बरं द दहा मि